हॅलो
बर
हॅलो
बोला का बोलोल ना
हा आता आवाज येतोय रे
हा नेटवर्कम आवाज येणारच ना काय तू पण नेटवर्क ते मग आवाज येणारच ना
हा तेच तेच आता आता मी तला फोन फोन केला म्हट आपल्या दोघांना पण मिळणार ना पैसे हा
नंदेत बर बर
हा तेच बरोबर हा आता मला समजलं रे
बरोबर आहे ना पा
बरोबर कॉल कॉलपर्सूनचा बटन आला ववा
पोहता येत नाही ना
कामाय बुट
हम्म ममयय
ह बोलाता काय
पाण्यात पडल्याशिवाय पोहताना येत
खरं ते आ मही तुला किती फोन करतो जबत त मला टास्क आले ना
हम् हम् अरे ग्रुप म तुला ग्रुप म कोणीच हेल्प नाही करणार ब तू जर लोकांना कॉल नाही के लोकांना तू कॉल नाही केल्याशिवाय तुला लोकांना कॉल करावा लागेल त्या लोकांना रिक्वेस्ट करावी लागेल
अरे मी एका मुलीला व्हॉइस कॉल केला होता बर का आपण तिने बोल पण नीट बंद होते च आईला
पण वॉइस कॉल करायचा कशाला साधा कॉल करायचा ना
आ आता ते नंबर सेव्ह करा परत
करायचा
तिकडे साध्या कॉल ऑप्शन येतणार रेटस व्हॉट्सअपमध्ये दोन ऑप्शन असात ऑडिओ व्हिडिओ असं
कशाला तिकडे करायचा आपण आपल्या ग्रुपमध्ये अ हे करायचं एक सुप्रिया खान नावाचा तुला कॉल नंबर भेटेल हा का
हम्म
त्याच्यावर कॉल करायचा साधा कॉल करायचा पेस्ट करायचा आधी अ तुलाना
बरं आहेऐक ना मी मी मी काय म्हणतोय इथे आपलं जसं आपण नॉर्मली ना का आपण स्क्रीन स्क्रीनच्या बट बटन आहे ना का फोन कट करतो बघ
हा हा
तसं याच्यात नाय होणार ना?
नाही!
मग मी स्क्रीन बंद करतो रे कारण कस नेहमी नेहमी माझा टॉकबॅगमेन्यू ओपन होतोय यात.
नाही होणार तसं काय.
थांब हा मी स्क्रीन ऑफ करतो. हा ते दे.
हो येतो मला आवाज.
हा पण कालपासून मी लय लय केलेलं म्हणजे तू जसं सांगितलं ना मी फॉर्म पण स्वतःच भरल फक्त ते जे जे माझ आडनाव जे जे मला जमत ते मी भाव कडून घेतलं.
हम् हम्
हा मग आता जीपेला येतील ना पैसे आपल्याला.
हो जीपेला येतील आता डायरेक्ट बरं आहे रे घर बसल्या काम चागलं आहे.
टास्क मस्त मिळाल्या वा वा माझ्या मनासारखा टास्क मिळाल्यावर
हा ना!
ह मग आता हा टास्क आता किती दिवस असत? म्हणजे पूर्ण झालं हे त्यांना कस कळेल?
तिकडे ग्रुप वर टाकायचा कुणाल सोनी टास्क कोणाला सने टास्कस कमप्लिटेड आणि स्क्रीनशॉट पाठवायचा तिथे थर्टी ऑफ थर्टी असं येईल ना त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठवायचा. मग त्याचे रोप ते लोक आपल्याला पैसे ये देतात ते लोक आपल्याला ओके.
अच्छा अच्छा म्हणजे आपण हा जो स्क्रीनशॉट आहे तो ग्रुप ग्रुपमध्ये पाठ पाठवायचा असा?
हा अजून अजून नाही पाठवायच जव जेव्हा तुझे तीस कॉल पूर्ण होतील ना तेव्हा.
हो तीस अच्छा अच्छा तीस कॉल करायचे आहेत का?
हो तीस कॉल करायचेत.
तीस कॉल म्हणजे संपल्यावरतीच आपल्याला पैसे मिळतात का?
नाय हा, तसं पण होत.
आणि मग असं होत नाय का की आताच आपलं झालं बोलून म्हटलं ते मग?
आता तुझ्या कॉलवरय आता तुझे तीन कॉल झाले ना आज तर तुला भेटून जास जातील. तीनशे रुपयापर्यंत आता एका कॉलचे ऐंशी रुपयाप्रमाणे
भेटून जातील तुला. तीनशे तीनशे चारशे रुपये पर्यंत तीन कॉल झाल्यावर. आरामात
मग आता आपण किती वेळ बोलायचय आता हा हा तर पहिला कॉलय बरोबर. दहा मिनिट बोलून मग
जो पर्यंत फोन कट नाय होत होत ना तिकडून स्वतः तोपर्यंत.
अच्छा अच्छा.
अरे काय सांगू तुला आता मला जस्ट एक एका मुलीला मी फोन केला. तर तिने माझा फ न उचलला ती माझ्यासोबत बोलली पण कार्यावर हा का? आणि ती मला म्हणते का की आ म्हण मी मी विचार आता सहजासहजी विचारलं जातं ना की तुम्ही कार्यावर कधीपासून आहात वगैरे.
बरोबर.
म्हणजे मी विचारतेच कोणाला पण आता काही बोलायला नसल तर तेच विचारणार ना मग आ
बरोबरय.
मग ती काय म्हणते म्हणे कि अ मी ना अ मी ना कार्यावरणा खूप वर्ष झाले तेव्हापासूनय. म्हंटले तुम्हाला अ टास्क नाही आला का? म्हणे की नाही म्हणे मला टास्कच आला नाही म्हटले असं का? मण काय माहिती काय झालंय? म्हटले तुम्ही ग्रुपवर मेसेज टाका की मला टास्क आलेला नाहीये म्हणून नाहीतर एखाद्या मॅडम किंवा सरांना फोन करा सरांना शक्यतो फोन नाही मॅडमला फोन करा तुम्ही म ती बोलली ठीक आहे आणि जर तुला जर तू कधी ह ह हे केलं ना अं तर तू सांगायच कि
काय केलं तर?
अ म्हणजे जर तुला कधी असा प्रॉब्लेम आला की टास्क तुम्ही कार्यावर कधीपासून अवेलेबल झाला तर सांगायच की अ मी कॉलेजमध्ये होतो. तर कॉलेजमध्ये अ मला अ फ्रेंड हव अ फोन ग्रुप याच्यावर व्हॉट्सअपला लिंक आली कार्यासाठी. म्हणजे- मला कोणीतरी माझ्या मित्र मैत्रिणींनी सांगितलं. त्यामुळे माझं नाव नाही सां- सांगायचा नाहीतर मला मारतील ना धरुन मी मुलगी आहे ना. तर- त्या मला ना अशा अशा ठिकाणीन समजलं- काहीतरी पणवा्हायच र यार कॉलेजच बिल्लेजचं नावाझ-
ह
मग कॉलेजवर कॉलेजच्या ग्रुप व आम्हाला अशी अशी इन्फॉर्मेशन आली त्यामुळे मला त - बर वाटलं त्यामुळे मी इनस्टॉल केल. अस काहीतरी सांगायच.
चालेल ना.
ओके. होऊन जाईल रे सगळं व्यवस्थित.
ज्यावेळी मी जास्त तुझ्याशीच- कार्यावरती आता मी जास्त तुझ्याशीच बोलल ना? अजून अजून कोण आहे बोलणार?
हो माझ्यासोबतच बोलशील. - पण इतर नंबर पण काढून बोलायच, कारण कि त्या लोकांना वाटेल की- तू फक्त माझ्याशीच बोलतोय - अ कोण तरी तुला प्रथमेश नावाचा ग्रुपवर भेटेल त्याच्या सोबत बोल - बोलायच. एक प्रथमेश नावाचा मुलगा आहे ना ग्रुपवर? ग्रुप वर त्याचा नंबर तुला शोधावा लागेल पण हा?
आहे ना सकाळी तू काहीतरी मेसेज केला होता ना? मेल बद्दल अस काहीतरी ना?
अरे यार मी नाही मेसेज- केला रे हा ते रात्री मसेज केला होता. ता.
हा. मागे ना आता फोन समजा कटला हा- जेवढा वेळ आ - पण बोल बोलतोय. मग त्यानंतर पुन्हा मी कॉल म्हणजे- म्हणजे असं लावू शक शकतो ना? तुला कॉल अस.
कोणी. कोणी पण लावू शकते मी लावू शकते किंवा तू लावू शकतो. कोणी पण लावू शकतो.
त्यावज इत्रांना काय जला जयशील. ज्याच्याशी बोलायच असेल त्याच्याशी तर बोल-
ना, ए आय वर कळत आपणए ना- किमान चार पाच लोकांना तरी कॉल करायचा आणि स फिरून फिरून, हिरून फिरून- तुला इथेच यायचंय. माझ्याकडेच यायचंय ना?
हो.
मग? असे चार पाच लोक शोधायचे. एक- मुलं शोधायची. तुला मुली नाही कम्फर्टेबल पडणार.
मुलं आहेत का पण त्या ग्रुपला?
हा आहेत. अ नाहीतर ना- अ. - कर कोणाला कॉल करायला लाव -
त लफडावेस
मुली मुलींचा लई प्रॉब्लेम. मुलं पाहिजे होती यार. ग्रुपवर.
बघ तर.
एकदा तुझं पेमेंट सुरू झाला ना, मग मी निश्चिंत होऊन जाईल यार. मग ना मी निश्चिंत झाली ना मग तू मुला शोधू शक एकदा तच पेमेंट सुरू झालं ना, मी निश्चिंत होऊन जाईल मग मी निश्चिंत झाले ना,
ह
तर मग तू मुला शोधायला मोकळा होशील. कारण तुला हे होईल ना,
बरं आता स्क्रीनशॉट कसं पाठवत आपण त्यांना? याच तिकडे येतं का शेअर स्क्रीनशॉटचा?
फोनचं माहित नाही का
काझ ना ना, सळग ते स्क्रीनशॉट पाठवलं. नाही ना, विषय तोज तोज हे तो
अरे यार तू काय करतो फोनवर?
अरे मी हे सगळे काम जास्त करत नाही अरे आपलं काय टेक्निकलमध्ये जास्त हे नाहीये.
अरे सगळं शिकून घ्यायचं असतं माणसाने कधी कोणती वेळ येईल ते सांगता नाही येत.
जाऊ दे ना तू शिकवता काय?
मी काय शिकवणार तुला तिथे नशीब कॉपी पेस्ट करता येते आता त्याला काय नाही तिकडे त्याला सबमिट करून टाकायचं.
सबमीट केल्यावर म ते आपाआप जातय का तिकडे? म्हणजे त्यां त्यांच्याकडे जाते का ते अपडेट?
हो त्यांच्याकडे जात.
त्याच म त्यांना स्क्रीनशॉट पाठवायची आवश्यकता नाही ना,
नाही ते त्यांना याचे स्क्रीनशॉट नाही पाठवायचे आवश्यकता जेव्हा तीस कॉल पूर्ण होतात तेव्हा स्क्रीनशॉट पाठवाया लागतो.
हा हा हा का.
हो.
आणि तीस तीस कॉल करावेच लाग लागतात. का दिवसामध्ये?
नाही नाही असं काही नाही आपल्यावर हे ते
आपल्याला जस टाइम मिळल तस समजा आपले दोन तीन दोनोन शू दोन दोन तीन आपले फोन झाले तर मग आपण त्यांना स्क्रीनशॉट पाठवलं तर
नाही रे यार तस पागलय का तू करायला.
बरो प्रत्येक फोन न नंतर आपण सबमिट केलं तर?
आ म तसच करायचं असत.
मा आपण काय मोजून मा मग आपण काय मोजच का की आपले किती कॉल झालेत किती नाही.
नाही तिकडे दाखवत बरोबर तुला समजेल बरोबर. मोजण्याची गरज नाहीये आता. तुला हा कॉलकट झाल्यावर तू सबमिट करून टाकायचा.
तीस तीस कॉलचे किती मिळे मिळतात आपल्याला?
तेजे कारण की माझा प्रॉब्लेम आहे. मी खेलेत ना पण ना माझा टास्क रिजेक्ट झाला हा हा.
अरे अरे कसं काय रे?
मला गुजराती म टास्क होता ना त्यामुळे रिझेक्ट झाला माझा टॉस्क
हे बा तू तो त्या टास्क याच्याथ लक्षच नाही दिलं का म तू तू त्या टास् टास्ककडे
दिला ना, आपण म्हटले जाऊ दे सबमिट होईल कारण जाऊ ते ना, टास्क आहे.
आता मी तुला